आता परत कस काय लागला आणि?
हो आता ते झाले ते नवीन. नवीन हे केल्यात त्यात आता लगेच लागायला लागल्या होय. मला पण परवा कळालं ते.
चाकू दे मग आता किती टायमिंग झालं? केव्हा खायल तो बरं बर मग नंतर के कि काय असूदे बर बोल. बोल बोल.
हा हा.
पंधरा दिवस घेते झपट्यात झपट्यात भाजी रसगुल्ले येत्यात कि. येत्यात कि काय करून बघतोस? या कि कधी पण या मेन रोड ला आहे दुध नासवायचं असतंय रसगुल्याला बाळ दूध नासवायचं आणि त्याच पाणी सगळं वीतरून काढायचं नासवून ते आटवायचं त्याच आणि पाणी वितून काढून त्याला पाण्याला असं हे लावायचं म्हणजे काय म्हणतात ते अ कापड बांधायचं. आणि त्यात गोळा करून कणी ते अडकून ठेवायचं जेणेकरून त्यातलं पाणी सगळं नितळुन जाईल असं. रात्री ठेवायच म्हणजे सकाळ पर्यंत ते होतया गोळा. ते काढायचा त्याचा असं भाकरीच पीठ मळतोय कनी आपण तस जरा पिसायचं सारखं पूर्ण एक सार जरा त्याला जे होऊ पर्यंत खिसायचं बघ खिसतच रायच ते एकजीव होऊ पर्यंत खिसलीस कनी खिसवून असं एक जीव करून मग त्याच गोळ गोळ गोळ गोळ करायचं. पिसायचं रे किसायचं अस पिसायचं पिसायचं अस हा. पिसायचं
पिसायचं म्हनजी काय कळना मला. पिसायचं म्हणजे असं एक असं सिंगल सिंगल हे करायचं.
हा सिंगल सिंगल म्हणजे सिंगल म्हणजे तस सिंगल नवरे दाद्या त्याला काय करायचं आपण अ पीठ मळतय कणी तस सगळ असं असं खसवून खासून घेतलाच
हा हा कळालं कळालं.
एक जीव होतोया.
हा हा.
मग ते कापडात बांधायचं.
हा आ. आणि मग
हा हा आ
आणि मग सांग की पुढं एवढंच हॅलो.
हॅलो बोल यालय यालय यालय मला नाही मला असं वाटलं ऐकू हे व्हाय लागलय वाटत.
नाही नाही ऐकू यालय ते नव रसगुल्ला आणलेला ग.
पाच रुपयाची येत नाही बाल हॅलो.
रसगुल्ला आणल्याल म ते कमी आहेत ना मग आणि जरा खायचं मन झालं मग घरात तयार करून बघा म्हटलं
नाही त्याला लय रेसिपी हाये रे प्रज्वल.
हा हा.
पूर्ण ते काय म्हणतात की जीव कंटाळून जातोय.
हा हा.
प्रज्ञा करते बग भारी.
हा हा.
त्याच्यापेक्षा ते हे करून खाल्ल्याला परवडतं.
काय गुलाबजामुन गुलाबजामुन?
हा.
गुलाब जामुन?
गुलाबजामुन करून खाल्लेलं बरं.
हा हा.
गुलाबजामन खाल्लेला करून बर.
हा हा. ते पण होय कस तर म्हणजे असं ते हे लागालय जरासं
हा हा.
ते जजस पिठा असल्या सारख वाटालय.
हम्म.
खर लय गोडवा हाय बाई त्यात.
कशाला?
ते ह्यालाच की आपलं रस गुलाबजामुन रसगुल्याला होय ले गोड असल्यामुळे असे नको वा परवा पण मी अ ह्याला जाऊन आलेलो वेडिंग वेडिंगला.
हां.
साखरपुड्याला गेलतलो मित्राच मित्राच्या बहिणीच्या. आणि तो मारवाडी होता ना मित्र. मग ते मारवाडी असल्यामुळ त्यांच्यात स्वीट जास्त असतात.
हा.
मणजे स्वीट सगळं हे केलं म्हणजे अस जास्त खाल्लो मी. वर्कआउट तेन करून आलेलं आणि खाल्लो खायचं नव्हत ग खर मी खाल्लो. आणि खाल्ल्यावर कनी नंतर
हा पाच
मग त्या नंतर मी जरा स्वीट कमी केलं खायचं.
आता वरकवलं स्वीट कमीच लागते खायला.
होय. असं पूर्ण म्हणजे एवढं एवढं पोटात दुखालतं की मला असं कुठं थांबलाय पण येत नव्हं
हम्म. गुलाबजामन करून खाऊन बघ बेक हे ज गुलामजामून करून खाऊन बघ आपलं काय हे
कशाचं?
हे ज रे पाव पाव सँडविच पाव त्याचं खाऊन बघ करून.
खरं त्याचं केल्याला खरं काय तर वेगळंच लागतंय ते.
जरा चव वेगळे असते नयी.
हा हा दिदीने केल्याली घरी एकदा. त्याची चव जरास वेगळी लागालती.
वेगळ लागतात हम.
तेच म्हंटलं ते ह्याचं आणि ते भारी लागतात ते बाहेरून मिळतात ना
काय ते पिठ त्याचा गोळा करायचं मग. त्याच काय ते दहा रुपयाला पाकिट आले आता दहा वीस रुपयाला. होय होय बारक छोट पाकिट दहा रुपये वीस रुपयात एक आणून खाल्लं तरी बास झाल. होय.
ते पहिला जरा महाग होत एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये असं होतीत.
हा.
आता जरासं कमी झालं ते.
हां.
आता मला पण आवरून जायचं आहे नव साडे सहा वाजल्यात.
होय साडे साह वाजल्यात किती वाजता जाणार आहे बाहेर किती वाजता पडणार आहेसा.
सात वाजता जाणार हाय बगा आता. साडे सहा सहा च मेसेज टाकल्यात मग एवढ्या लवकर कोण येत नाय तिथ.
फोन करून चौकशी करून मग जायच उगच तिथे जाऊन बसण्यापेक्षा.
होय मी तेच करतोय आता मग आता मगाशी कॉल केल्याला मग होतीत पोरं सगळी तिथ.
हम् मग जावा उगच तुझ्यामुळे तट तट तटू नकोस तिथ हा ते परवा परवा झाला तसच आहे ना इव्हेंट? काय वेगळ्याय?
तसंच की खरं ह्यालाय आपले वेडिंग आहे लग्नाला आहे होय.
ते आरतीचं वगैरे केलता तसं हम हम मग चालतंय.
त्यायला लागणार असते पाच मिनिटाच असते तेे.
मग चालतंय की.
हम पा मिनिटासाठी एक तास प्रॅक्टिस करायच आणि सकाळी लवकरच निघायचं सहा सहा ला
हम हम मला इथं वरी प्रॅक्टिस करणारे सा
होय आज आजच्या दिवसच प्रॅक्टिस करायची ए नऊ वाजेपर्यंत आणि उद्या सका काय आवरून जायचं
हम्म
सगळे कॉस्ट्यूम तीन त्यांचे असतात.
हम्म
कॉस्ट्युम तीन घेऊन जायचे सकाळीजण पोऱ्या आलत्या प्रॅक्टिस ला डान्सच्या
हा
ते पोरी प्रॅक्टिस करून गे ल्या मग आता पोरं त दुपारी चार नंतर फ्री असतात ना
हां
त्यामुळं सहाच्या पुढेच आम्ही सगळं लावतो पोरांची प्रॅक्टिस
ते बर आहे उलट आणि
होय सगळ्यांचं काम फ्री होते ना. तेव्हाचे ते
हो य आणि कसं काय मग आ
आजचि बोल आ
हम् हम्
मग ते सगळे इव्हेंट पूर्ण हे करायचं आहे. मग त्यांना चांगला वाटलंय की मग त्यांच्यात जेवढे कार्यक्रम ला येत्यात ना मग त्यांचेत पुढे जे कार्यक्रम असतात त्यावेळेस आणि बोलवतात आमासनी पुढचं पुढच्या इव्हेंटला आमचा फोन नंबर पण घेतलाय तिथं
होय
होय ते जे माणसं ये त्यांना
हम्म
त्यांना न्यु इव्हेंट चांगला वाटतुयो मग त्यांला फोन नंबर त्यांनी घेतात मग आणि परत दुसऱ्या इव्हेंटला बोलवतात.
अ होय तिथल्या तिथं हे करत्यात रे बघून
हा तिथल्या तिथं बघून आता कार्ड पण छापलं तुमच्यातली
होय
होय... म आता सगळं पूर्ण गंगा आरती म्हणल्या ओ का नाही आपल्या हिकडच्या भागाला अ इकडं कोल्हापूर ते सांगली ह्या भागाला आपले आर तात्याच्या इकड आमस् नि बोलवतात.
होव
परवा ब्याळगाव ला बोलवलेले
मंग गेलतासा
अ गेलथेत बाकीचे गेलथेत मी नाही गेलेलो त्यावेळेस माझे पेपर होता ना
हा
हा मग गेलो नाही तिकडं
हम
त्यांचच गाडी होय गाड्या तेनी त्यांच्या असल्यामुळे काही एवढं टेन्शन नाही खरं एवढंच पेपर होता त्यामुळे मी गेलो मग माझ्या वाटनीच दुसऱ्याला घेऊन गेल.
होय?
होय आम्ही कोल्हापूर कोल्हापूर ला येणार होतं की गंगा आरती करायला खरं ते कॅन्सल झालं अचानकच.
तू कोल्हापूरला कोल्हापूरला असल की मला सांग मी बघायला येतो.
हा हा आता नेक्स्ट टाईम ला करणार आहे म्हटलेले
हा.
खरं कधी करतात काय आता हे पोर तेनी येऊन गेल्यावरच सगळ.
होय हा कोल्हापूर नदीवर नव काय?
हा नदीवर.
हा नदीवर कॅन्सल झाल त्यावेळेला ते.
होय ते तवा पण आम्हासनीच बोलवलेल त्यावे
होय?
होय.
तिथं गंगा आरती होणार होती ती?
हा ते.
होय?
हो.
तुझा असल की मला बोलव येतो बघायला मी काय आम्ही ते त्यांच म्हणजे माहित होत त तवा पण जाणारच होतो सोडा मी.
हा.
बघायला ते गंगा आरतीचं.
हा मी त्यात सेंटरला असतोय काण तिथून
मध्ये
हा मध्ये सेंटर ला असतोय.
हम्म चांगलाय चांगलाय चांगला आहे वेळ.
होय आणि सगळीकडन फोटोशूट तेन करत असतात ना.
हम.
मग ते सगळं कॅमेरा माझ्यावरच येतोय मध्ये सेंटरला असल्यामुळ.
हो तर कॅमेरा सगळीकडे फिरवता येते. पोर प्रत्येक प्रत्येक पोराचे हालचाल सगळे घेतात.
हो आता इथं पंचगंगावर आरती होते ना तिथं एका हॅलो.
हा.
पंचगंगेव आरती होते ना मग ते एका एका स्टेजच्या इथं का नाही दोन तीन कॅमेरामॅन थांबलेले फोटो काढायला.
होय? चांगला आहे रे मोठा आहे रे तुमच इव्हेंट ते.
होय पूर्ण आमच अस हे आणि गवर्नमेंट हे निघलंत आमच्या लायसन निघल्या गव्हर्नमेंटची
होय?
हा गव्हर्मेंटची लायसन काढल्या ती आम्ही गव्हर्नमेंट वाल्यांची इव्हेंट करू शकतो
मग भावे, मग हे नदीवर्णी वगैरे म्हटल्यावर गव्हर्नमेंटच झालं र हे सगळं. हा गव्हर्नमेंटच झालंय हे सगळं.
परत बाहेरचे डान्स असतात ना इथे.
हा.
ते पण सगळं गव्हर्नमेंटचं परत जेवढं तुम्ही ग्रामपंचायत जेवढे कार्यक्रम होतात ना,
हं.
ते सगळं आमच्याकडे येतात ते आता. परत त्यांचं पेमेंट ते मिळते पेमेंट त्यांना अम्हासनी जास्त मिळते. म्हणजे तरी असं म्हणाय गेलो असतो की नई पन्नास हजार, सत्तर हजार रुपये असं पेमेंट देत्यात.
ह्म हम्म.
गवर्नमेंट पण
चालतंय चालतंय ओके.
हा. हा ठेव
आठ
चल ऊठ शाळेत कि बाबा.